हॅलो!
हॅलो?
हा ऐकू येतंय का? काय आणि काय मग?
काय नाय.
हो.
सकाळी गिरायक असत्यात काय?
पाटं पाटचं आवरतोय साडेपाच सहाला
हा
होते सरळ ऐकायचं दिवस बर
हा हा
वर दर चालूच असत
मग तेच की हॉटेल उघडाय माहित असं माहितीच होतय ना सगळ्यांना
एक घातल्या पासणं एकदा सुधा बंद नइ
हा हा.
कंटिन्यू चालूय. एक मिनटं फोन यालाय.
उचलू नको.
हॅलो? हा मामाचा
चल होतास काय? कट होतोय रे तसं उचलायचं नाय
चालूय कि यो.
चालूय आता कट होत ते तर सांगायला लागलेय.
आता परवाच काय आहे?
हॅलो
हा
परवाच चालू होतं.
हम्म
बंद म्हणजे कधी? ते एकदाच होत ते पण ते आकाश मामांची आई वारली त्या टायमालाच ते आकाश मामांची
काय झालतं?
तिला काय किडन्या फेल झालत्या.
कसं काय?
तिला वर्ष होते की मरून माहित नाही काय?
ह ह नाही.
तू बघितलेलीस काय तिला? बघितलेलीस तू तिला?
हा ती वारली की जेव्हा आमचा आज्जा त्या दिवशीचानाही त्याच्या दुसऱ्या दिवशी मम्मी ते सगळेजण आले.
मग त्यांचं हॉटेल आता?
आहे की.
चालू असते का बंद?
पाहुण्या पाशी इथं हाय का नाही तसं त्यांनी एक पोरगं आणलेलं पाहुणा म्हणजे आम्ही कसं आता इथेच हे करतोय काम बीम करतोय का नाही इथलं? तसा आमच्याकडे त्यांनी काम बीम करावं म्हणून तिने एक पोरगं आणलं. आणि त्या पोरग्याला ह आमची मामी सरळत बोलते आम्हाला ती त्यांची मामी त्याला सरळ सुध बोलाय नाही जेवायला देत नाही टायमाला. काम लय लावायचे त्याला मग आता मग हे तर सगळ्यासनी माहित होत माझी बारावी म्हणून मी फोन मध्ये बॅलेन्स टाकला नाही आणि त्याला काय वाटलं मी फोन मध्ये बॅलेन्स टाकला नाही म्हणजे? मामानं मी काम होत नाही म्हणून बॅलेन्स टाकला नाही असं त्याला वाटलं म्हणतान त्याने पण त्याच्या पोरग्याचा फोन काढून घेतला आणि फोन काढून घेतला त्याला बी कामाला लावलीत मग ती नाही ह गेल पळून मग आता ह्यांचा ह्यांचा वडापाव चालू केल्यात
हा हा
असं झालंय तेने पण आता सकाळच हे होत नाश्ता होता करणार होतीत आता ते पोरगच गेल
हा हा नाश्तावर त्यांनी करत होतीत होय?
हम्म हम्म
आरतीच्या पण लग्नाच बघाल्यात आता
अजून बिन लग्नाची एक हाय त्यांच्यात
हो ती आरती अस्मिची बहीण ती नव्हती का खाली
नाही मला म मला काय माहिती
हम्म ते
हम्म हम्म
तिजा
आणि काय मग
निवांत
हा हम्म, सफायगिरीला होताय.
उठतोय की साडे पाच सहाला
जेवण ते सगळं ते शिकवता काय लायटीच्या?
नाही कवा लईट असते कवा नसत्या
हो हो आणि भाऊ?
हो सगळ्यात करतं की गॅस तेन हाईत
कंटिन्यू लाईट असत्या?
नाही नाही लाईट जात्या पावसाळ्यात राहत्या व्हय लाईट
हो मायाभागातले हाय ना? मा बा गाय ना गाव भागल
शेतभाग येतोय
हो ते रोटर असत्यात त्यांचं शनिवार ते रविवार सकाळ
त्या टायमाला ते जात्याच
अ ह
काय ते?
आणि जळण ते स्वयंपाकाला
हाय कि मस्त जळण हाय इकड
ते बल्हारीच आहे
होय
सानिका
निवांत
ते आंबोली घाटात ते ऍक्सिडेंट झालता बघितला काय तो?
होय होय
हम्म पोरं होती
थोड्यासाठी मला पण कुठे लावून देईनात आाता
हम्म नाही भीती वाटतेय नाय
आईला सोडायला येतो म्हनालतो
हा
इथं बेळंकीपर्यंत ह्याच्यापर्यंत कवठेमहांकाळ पर्यंत महाबळेश्वर म्हणतान नको म्हणले
हम्म हम्म
हेच हाय तुम्हाला
मामा काय करायल्यात?
घरला गेलाय
म् भजी करून गेलीत काय? हम् हम् मग पार्सल पण नेत असती् असतील की लोक
नाही आता येवढं कशाला गिरायक नसतंय आता सकाळचं
हां हां मग् अं
चालू हाय नाय ना
हा हा
कालची
मग कोण येईल ते हुभारुन खाऊन जात्यात व्हय
हो आजून ते आतल्या आत हाय त्यामुळे एवढे लय् ह कुणाला माहित नाहीत आता आपण कसं कुठं तरी चालल्यावर गाडा दिसल्यावर थांबवतोयच की साखर पाणी दुकानात गेल्यावर जातेय जे असं नाही पुुढं गाडा भेट् त्यात करायचा
हुम्म् हुम्म्
नाही तर एखादा पोस्टर लावायचा
हां पोस्टर नाही चायनीजचा काढाय तोच इकडे घ्यायचा
हम्म हम् चालतंय की
आणि ते स्प्राईट थमसप ते कागद
हुम्म
तीस पंधरा रुपये किलो घेत्यात आम्ही जाळे टाकत होतो
कागद कसली कागद त्याच्यात?
ती स्प्राईट थम्स अप फोडल्यावरती कागद राहत नाही का पॅकिंग केलेला?
ह ह असतय होय त्याला
हो बाबा पंधरा रुपये किलोनी घेत्यात
हम्म हम्म म ठेवायचं साठवून
आता एक पोत साठवलय की
हम्म हम्म एका पोत्यात किती? एक किलो होतय का?
एक सांगून दहा बारा किलो होतय
हा हा
आणि ते पोत तसंच नेत्यात त्यात जरा मधी -मधी मी दगड घालतोय
हम्म तेनी बघत नाहीत का मग ते
नाय नाय बघत नाहीत ठेवलेलं भरायच
मग परत घेणार नाहीत तिथे तिथे गेल्यावर कधी काम करत असतोय
तरी एवढं कुणाला ओळखतय कुठंन पोत घेतलाय ते
ते पोत कवा मी काल काल की आहे हम्म शंभर -शंभर रुपयेची का कागदही आनी हा आडीश रुपये आणि शंभर रुपये चालतंय की
काल होय? कुट प कुठं पण न्हायला येतात काय?
रद्दी
हम्म हम्म
आता मामाला देतच नाही म्हणून सांगितलय की पैशे पुढच्या महिन्यातलं बॅलेन्स नको का
हम्म
म्हणताना एकदाच फक्त नाराज झालती
हम्म
हॅलो एक मिनटं हं